थँक्यू
सबमिट झालते
झालं
हम्म, हम्म
आता होतयच ते हे करायला लागित नाही
नाही ते होत भडंग खायला या
हम्म हम् भडंग केलायस
हम्म काल काकी न केलय
हम्म
अम बाजारात न चिरमुरे आणतात नाई
हा
म्हणजे चिरमूर संपलं कि ते नाही भड काय म्हणत ते फरसाना संपलं चिरमूर पडते तसच हम् मग ते दोन तीन ठिकाणी पावशर पावशीर होतं ते काला आम्ही आल्यावर केलंय भडंग त्याचा
हम्म, हम्म मग कसं करताय ते
त्याला काय मसाला नव्हता
हम्म
हम्म हाय चिरमुरे घोळून तेन स्वच्छ केलं आणि लसूण, लसूण कडीपत्ता जिरं मोहरी आणि शेंगदाणा घालून तडतडून
हम्म
च भगवती टाकली जरा हळद म्हणजे चिरमूर खालवर केलं आणि मीठ टाकलं जरा हे ना गोडा उडत नाही त्यामुळे गोड टाकत नाही त्यांनी.
अ आमच्यात बी तसच करत्यात.
खरं आधी मध करण्यापेक्षा दिवाळीला केलेला छान लागतो.
चिवडा हम्म हम्म हम्म हम्म चिवड्याची हा चिवड्याची चवच कशाला येत नाही. हम्म चिवडा मस्तच लाग हम्म पोह्याच चिवडा घ्या.
हम्म खर्च वर बडतोय ना. अ खाताना असं वरबडतो इ की तोंडाचा अस चिरमुर कसं असं मऊ लागतेय बघा. तस ते कसं अस खरखर लागते ना ह कठीण लागते आमच्या तर खात नाही. तिकड भडंग आमच्या तिकडे त्यांना आम्ही खरी तर चिवडा त्यां सगंळ करतोय.
हा.
फक्त आम्ही लग्न झाल्यापासून एकच दिवाळी केली. दोन दिवाळीला काही वारले होते त्यामुळे फराळा चालत ह्या दिवाळीला करायचं घरातलं.
हा हा आमच्यात बुंदीचे लाडू बेसनचे लाडू रव्याचे लाडू करत्यात शंकरपाळ्या
हम्म.
चकली, चिवडा को शेव विकत आणतय कोण शेव घरात पाडतय.
आम्ही शेव घरात पाडतोय आणि बुंदी तेवढं विकत आणतोय.
शेव कशी पाडतात हो ते?
आपले हे असते ना हा हे डाळीचे पीठ
हम्म.
ह्यामध्ये फक्त ओवा आणि हे घालायचं मीठ घालायचं आणि बहुतेक सोडा घालतात का नाही मला काही माहित नाही नक्की हे. आणि ते काय आपलं बारीक शेवची चकली असते ना म्हणजे शेवचं चकली साच्यातल बारीक हेेंब त्यांन पाडायचं. बारीक पूर्ण बारीक हे ना.
हा हा
लाल होऊन द्यायची नाही पिवळी असली त्यावरच खाल्लीवर जेव्हा ते तेलाच सोडतोय गोल असं चकली कस आपण कागदावर पहिला पाडून नंतर सोडते ना तसं करायचं नाही ते डायरेक्ट ते साच्या भरून तेलात कळतच डायरेक्ट ते फिरवायचं.
हम्म, हम्म हम्म, हम्म, हम्म.
आणि लगेच जरा कठीण झालं वाटलं की लगेच पालतं करायचं. आणि त्याचं बुडबुड यायचं थांबलं की ते काढायचे शेव कठीण झालेल्या असत.
हा हा. चकलीत काय काय घालत असं हम्म
चकली आम्ही रव्याची करतोय रवा आणि तांदूळ.
रवा आणि तांदूळ.
तुम्ही होय होय कठिण होत तुम्ही भाजणीची करताय काय.
अ म्हणजे होय.
हम्म हम्म.
म्हणजे त्या अ खुसखुशीत अशी करतय आम्ही चकली. खुसखुशीत ती मस्त लागते.
आम्ही पण ह खुसखुशीत च करतोय. अ तांदूळ एक किलो हे करायचं धुवायचं वाळवायचं मग तांदूळ भाजायचं. आणि रवा पण भाजायचा एक किलो ला अर्धा किलो रवा बहुतेक आणि तो भाजून तो दळायचा. आणि दळ्यानंतर तर त्यातील मसाल्याचं एक पाकीट, जिरं, ओवा, हळद नंतर र, आपलं काय म्हणतात त्याला अं क हे, आहे लाल तिखट हे घालून. मळायचं, ते एकदम खुस खुशीत होत्यात हा.
अ ए डाळ एक किलो घातली की नाही हरभऱ्याची.
हम.
अ फुटांण डाळ पावशेर, तांदूळ अर्धा किलो. झुंधळ, आपलं झुंधळ असतय कणी भाकरीच ते पावशेर. पोहे पावशर, उडदाची डाळ दहा बार.
हम्म म.
अ घालायच त्यात आणि
हम्म.
अ ते कोण-कोण डाळी दुसऱ्यान घालते. आम्ही काय घालत नाही सगळं तेवढंच ते भाजायचं. आणि दळून आणायच. आणि त्यात मग तो मसाला, चटणी. तीळ जरा असं घालून त्यात कोमट पाण्यात मळायचं. अ त्यात तेल जरा कडवून घालायचं.
हम्म, खुसखुशीत व्हायला घालायला लागतय.
हम्म खुसखुशीत व्हायला सोडा घालतात का नाही ते मला
सोड्यानं मऊ हुतय असं म्हणतात ना. थोड्यांना खुसखुशीत पण होतय आणि इकडे मऊ पण होतय. त्यामुळे ते माझ्या पण लक्षात नाही.
घालत्यात का? हम् बाबा आमचं म्हणत्यात घालत्यात. हूम् बाबा पण आमचं जेवण सगळं करत्यात आचारी हायीत.
व्हय? हू हू.
बाहेर न्यायला शिरा वगैरे असल की, तेनीच करत्यात घरात.
हा हा.
मला नाही शिरा कराय येत. तेनी करत्यात.
बाबा म्हणजे सासरे?
सासरे.
हा हा.
हुं. आणि अ. ते मग त्याच्यातल्या खुशखुशीत लय होत्याता ओ, आपण नुसत्या असं जुंधळयाच्या पिठाच्या
ते वाफवून घेताय का?
वाफवुन घेत नाही. कोमट पाणी करून घेतोय आणि त्या पिठ
हा आमच्यात कसं वाफवून घेत्यात.
हुं हुं. ते कसं होतय सांगा? वाफलून घेतलं कणी चांबट पणा येतोय त्याला
हुं.
म्हणजे घेत्यात एक एक जण म्हणजे असं चिराय नको, तुटाय नको आसं म्हणून घेत्यात, खर नाही तेला
चांबट पणा येतोय व्हय. ऐत्या. हा हा.
म्हणून नाही आम्ही हे करून घेतय - - हम् हम हॅलो.
हे करून बघा की एकदा रवा तांदळाची चकली.
बघतो बघतो. घरात खायला आधी मधी अशी करून बघतो.
हम्म म्.
हम्म मम.
तेवढीच एक अर्धा किलोच्या आधी करून बघा.
हा आणि ते अशे सांबाट करतात बघा अशा निघत जातात बघा ते चकल्याच्या अशा. हो गोल केल्याला सुद्धा निघतय बघा असं लांब होती बघा अ.
ते मऊ पडल्यावर तच होते व.
नाही नाहीय ते दुसऱ्या पद्धतीच करतात त्याला अशी काटता येत नाहीत. अशी लांब होती निघती बघा ती.
हम् नाही नाही आमची आई करते. आमच्या आईन चकले क मऊज होत्या काय होते काय माहिित. कसं पण करू दे किती पण घालू दे वेगळं तर ती चकली मऊस होत्या.
ह ते तशी नाही वेत ते अशी कुठली दुसरी. त्याद्ल घ ग्हाच्या पठाच्या करत वाटत घ गव घाल असतील भौतिक मला वाटतं. अशी कणी ती अशी सु गुंताातला असं निघतोय अशी लांब होती.
हम हम्.
आपली चकली कशीा असची कादालगी मूर्ती आहे खुसखुशीला असत. नाही मऊ जरी पड तरी पण ती निघते का फि.
होय होय मी कस करतोय चकली मऊ पडली ना. अ द दह्यातन खातोय हा छान लागते ते कसं. हेच क म्हणजे इकडे तिकडे म्ह. म्हणजे आपलं कसं काय बरं झधपाट्याचं कसं असते तसंच किथे पण. तिकडच्या सगळं असते हा मग ते मऊ पडले की नुसती मऊ खवडते. मध्ये दह्यात दह्यात म म्हणजे दही लावून खायचं त्याला.
हा हा चांगलागे तं.
ते तसच खात आम्ही.
हा हा मघया. हम्म हम्म दहीवाडा करत अस.
दहीवडा करायचा आहे.
हम्म. कसा करतता ते.
तेला आहे ना.
हम्म.
हम् य. आपले हे ज ओढं करायला येते अ उडद्याच्या डाळीस ते आपण कसं मेदू डा. करत ना तसच ते वड कराय लागते फत ते गोल वड आणि मेू वडा. कस ते बुळूक असते मध्ये त्याला
हम्म हम्म.
मग ते कसं पावशरवर उडदाची डाळ भिजत घालायची.
हमम
करायचं म्हणजे आज सकाळी भिसरली संध्याकाळी बारीक करायचं उद्या उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी. त्याच गोल वड करायचं आणि त्यावेळी. एक वाटी भर तांदूळ मिक्सरला बारीक पिट्टी करायची त्याची. म्हणजत चाळायचं. ते मिक्स करायच आणि तेी फेटायला लागते ललेवशीर फेटायला लागते त ते फेटून त पीठ वा्हायला लागते मग आपण ते आता आले कि. ते फेटायचं ते असं रवी मधलाच प्रकार हा कराय बघा फक्त रवी नाही त्याला फुडनास ह असते. त्याला काय म्हणायचं मला कळ ना. ते फेटायचं आणि फेट टल्यावर अ एका ह्याच्यात पाणी घेऊन आहे ना त्यात एक ठेम टाकून बघायचं. ते वर तरंगलं ना ते बरोबर पीठ झाले असं म्हणायचं.
हम्म हम् हम
खाली गाळाला जायला नाही पाहिजे ते.
असं होय..
ते वड करायचं वडं तळून घ्यायचं.
हम
तळ्यानंतर ते गार झाल्यावर आहे ना पाण्यात टाकायचं आपल्या पाण्यात न, काढून पाणी नितळून, चिपून पाणी चिपून घ्यायचं. आणि नंतर मग ती दह्यात टाकायचं. आणि ते हा त्यानंतर मग दही त्यानंतर ती आपली हिरवी चटणी. पुदिन्याची चटणी, पुदिना आणि आप हे असते ना पुदीना कोथिंबीर आणि मिरची घालून त्याची चटणी. चटणी करायची मीठ घालून आणि इकडं अ खजुर आणि गुळाची चटणी करायची. खजूर बी काढून खजूर आणि गुळ शिजवायचा.
हा..
आणि त्याची ती आंबट चटणी करायची ती नंतर शेव न हा मिक्सर, मिक्सर लावायचं.
हम्म हम् मग आंबट कशी ग गोड होणारन गुळा ना?
चिंच घालायच ओ त्यात.
हा हा चिंच घालायचं.
आणि चिंच, चिंच भिजत ठेवायची आणि त्यात घालायची. ह् मग ते एका साइडला इकड हिरवी चटणी झाली, मग ते वड घ्यायचं त्यावर दही घालायचं प्लेटमध्ये. मग त्यावरती चटणी घालायची नंतर गुळाचं ते हे घालायच, म्हणजे आंबड चटणी, तिखट चटणी नंतर शेव घालायच. आणि आपला मसाला जरा चाट मसाला टाकायं वर्ण.
हा हा.., एक मिनट.
हा..